हॅलो
हा आवाज आला काय? काय करालीयास?
का नाही बसलोय मी आन पोरगी.
होय जेवलीस की नाही?
होय जेऊन बसले आता, चहाची वेळ झाली.
होय अहो ऊन लागालय आणि
चार वाजले की.
चार वाजलं तरी, एवढ्या उन्हात चहा पितायसा?
होय.
ह मग पोरगी काय कारल्या?
पोरगी तिच्या मामाने तिला खायला आणून दिले व्हिलस खायला लागल्या.
व्हय बाहेरच लय खायला देत जाऊ नको.
होय नाही खात तेवढंच जरा कराती. ती एक एकटीच आहे लहान बाळ, म्हणून जरा जास्त लाड होत्यात.
हा हा असू देत, तरी पण एवढं पण नको ना.
हा एवढं पण नाही देत आम्ही.
हा हा, चालतय चालतय, भाऊजी?
भाऊजी गेल्यात कामावर.
होय, मग आज सुट्टी नसत्या? आज सोमवार आहे.
हम्म काल सुट्टी होती त्यांना, रववारची सुट्टी असत्या.
रविवारचे असते होय, हा हा, काय काम करत नाही मी आज गेलो, आज मला सुट्टी असत्या. काय काय काम करनार?
तेनी? आ हा मिर मिरजमध्येे आहेत.
हा हा.
बांधकाम कामगारायचा आहेत.
हा ऑफिसमध्ये असतात का?
हा ऑफिस मध्ये आहेत.
हा हा चालतंय. मग दीदी तेन मग मोठी दीदी तेन?
हं मोठी दीदी ती रेंदाळा.
हा, मग आपण जाऊया की फिरायला कुठंतर.
होय जाऊया की दीदीला तेन विचार. परमिशन काढ जाऊया आपण.
हा चालतंय. मग मग याला सांगा भैय्याला तेन सगळ्यासनी.
होय सांग की.
हा चालतंय. याला जाऊया तिरू-तिरुपतीला जाऊया की.
तिरुपतीला जाऊया की. तू जाऊन आलास तिरुपतीला काय काय असतं तिकडं?
का तिरुपतीला देव भारी हाय. परत आपलं दर्शन तिथली स्वच्छता तेन सगळी चांगली आहे ना.
होय.
मग असं स्वच्छ आहे, असं जरा पण घाण नसत्या तिथं. आणि एकदम असं वातावरण असं एकदम तर काय मग असं निसर्ग रम्य वातावरण आहे.
हा. हा. आणि. मग लाईनमध्ये उभारून दर्शन घेतलं काय?
हो, होय, एक दर आपण दर्शन तिकीट काढलो, तर आपल्याला एक अर्धा पाऊन तासात तिकीट मिळतंय. लगेच दर्शन होय.
किती खर्च आलता तरी.
तरीे रेल्वेच नऊशे. आणि तिकीटला सहाशे.
हा हा. एका माणसाला तरी तुला किती खर्च आला?
मग तिथं काय आपलं हे वापरण्यावर आहे. तरी मी माझं नाय म्हणलं तरी चार-पाच हजार रुपये खर्च झाला.
हा हा‌.
हा हा. तिथंन मग फिरायला भारी आहे, धबधबा आहे. प्राणी संग्रहालय आहे तिथं. सगळं सगळं प्राणी आहेत.
मग आधी तिकीट बुक कराय लागती काय?
ते आपण जायाच्या आधी बुकिंग करायला लागतंय. ते पण लवकर कराय लागतंय. तर आत्ता दिवाळीच्या हेन कसं लोक जास्त फिराय जात्यात ना, सुट्टी असत्या त्यामूळं.
हा हा.
हा. त्या मग कसं गर्दी लय असत्या तिथं.
हा हा.
हा काय आपण बघुया सगळ्यांना विचारूया. आणि काय वाटलंच तर थोडं फार तिकीट च खर्च मी बघतो.
हा.
हा आणि बाकीचं काय असेल ते थोडा खर्च तुम्ही बघा.
तू जाऊन आलास म्हंटलाय आता तुला त्यातलं माहितीये म्हंटल्यावर जाऊया की आपण.
हा चालतंय की मग. तर खरं तिथं प्लास्टिक तेन काय चालत नाय.
हा हा.
हा त्यामुळं प्लॅस्टिक काही सुद्धा घेऊन गेलं तरी तिथे आत घेतच नाही. पहिला चेकिंग करतात ना. हा, मग चेकिंग करायलात की तिथं सगळं काढून घेतेत त्यांनी. परत व्यसन, व्यसन मध्ये तंबाखू. तेन काही सुद्धा चालत नाही तिथं.
हा. हा.
हा आपल्यात व्यसन कोण करणारी नाहीत. तरी पण सांग अ सांगालोय अस प्लॅस्टिक आपण चुकून काय पण बाटली त्यांनी घेतलं की आपल्याला उगं तिथं दंड घेतात.
होय बाटली सुद्धा नाही घेऊन यायची?
हा नाही घ्यायची पण पाणी प्लॅस्टिक घ जास्त घेऊन जायचं नाही.
हा हा.
हा मग बिन आता पाणी तर आपल्याला पाहिजेच.
तिथं वर गेलं तर मग, वर घ्यायला पाहिजे.
हा हा. काय तुला माहिती आहे त्यामुळं आपण गेलो
हा. काय तिथं जेवणाला काय एवढं एक टाईमच आपण बाहेर. दर्शन च्या इथं प्रसाद असतोय. तिथं कायम कायम प्रसाद असतोय.
हा हा.
हा त्यामुळं प्रसाद त्या एक टाईम प्रसाद खायचा एक टाइम बाहेर जेवायचं.
होय चालतंय की.
हा. कारण एवढी गर्दी असते कि त्या देवाला. कुठं देवाला त्या गर्दी नसत्या एवढं गर्दी असत्या तिथं.
होय, होय, लांब आहे प्रसिद्ध आहे बालाजी.
होय आणि लय तर लय किती आज दुपारी बाराला बस की आपण उद्या सकाळी आठ वाजता तरी तिथं जातोय. होय.
चालतय की.
हा म्हणजे कसं आहे निवांत आणि स्लिपवरची स्लीपर जरी काढलो आपण पण स्लिपर म्हणला तरी निवांत जातंय.
त्याला पण तेवढाच खर्च.
हो स्लीपरला फक्त एसी ला फक्त तीन हजार रुपये खर्च येते. एसी मध्ये कसं आहे एसी असणार गार आणि आपली आपली प्रायव्हेट असणार गं.
हं
त्यामुळं हा हा. जाऊया की ते हा मज्जा होय होय. निवांत सगळीजण आपण भाऊ, बहीण सगळी जायचं. मम्मी पप्पा त्यांना पण आले तर घेऊन जायचं. हॅलो. हॅलो. हॅलो आआ.. मम्मी पप्पाची नाती.. हा हा त्या त्यांची हे चालते ना मम्मी पप्पा जर आले, तर त्यांना पण घेऊन जाव.
होय जाऊया की. आपण ऑल फॅमिली जाऊया.
हा चालतंय की मग हा. चालत चालत आ.
हा चालतय की, सगळ्यांना विचारून बघकी.
हा चालतय विचारतो मी आणि तू पण भाऊजींना विचार. हॅलो हा भाऊजींना विचार सगळ्यांनी आपण जाऊया मग
होय विचारतो की.
चालतय मग, भाऊजींच भाऊ येणार असले, तरी पण त्यांना..
हा विचारतर आमच्या घरात आणखी कोण कोण येतय, आमची जॉईंट फॅमिली आहे ना! मग आम्ही चालो म्हटल्या त्याया मारी कोण नंतर आलं तर त्यांना पण विचार
हा चालतय मग विचार आणि हे कर..
हा चाल
हा चालतंय चालतंय. ठेवू काय मग?
हा
हा